हा नमस्ते काय करताय काय करताय आवाज येतंय माझा अ हो बरे आहेत तुम्ही
बरेत बरेत
हो झालं जेवण वगैरे हो झालं ना माझं पण काय बनवलं होत
आज डाळ भात भाजी चपाती कारल्याची भाजी बनवली होती हो तुम्ही कशी बनवता भाजी
आम्ही आज इडली डोसा अ खोपऱ्याची चटणी हेच चालुये
हा हा
आ आधी तांदूळ आणि उडीदची डाळ हे दोघं ना म्हणजे एक बाउलमध्ये भिजून ठेवायचं म्हणजे एक दिवसासाठी ते म्हणजे भिगुन ठेवल्यानंतर त्यांना मिक्सर मध्ये पिसून टाकायचं अन पिसून झालं की त्याच्यात थोडस नमक मग तेल वगैरे हे थोडस टाकून द्यायचं म्हणजे त्याच्याने मस्त ते स्पंजी असत
हा कोण बोलते माग माग कोण बोलत - तय आवाज -
काय नाही हा बोला ना
हा आणि हे नाही टाकत त्याच्यामध्ये पोहे वगैरे नाही टाकत
नाही ते नाही टाकत त्याच्याने पण चांगलं रा असत म्हणजे स्पनजी असत ना ते टाकल्याने हा ते नाही टाकत पण
अच्छा आणि खोबऱ्याची चटणी कशी करता
खोपऱ्याची चटणी म्हणजे खोपरे पिसून घेतले अजून त्याच्यात शेंगदाणे लिंबू साखर थोडीशी अजून नमक कोथंबी बीर मिरची हे सगळं एकत्र टाकून मिक्सर मध्ये पिसून टाकायचे आणि तिला तडका देऊन द्यायचे म्हणजे राही आणि कडीपत्ता जिरा यांची तडका देऊन द्यायचे मध्ये टाकून द्यायचं मस्त लागते ते पण हा शेंगदाणे पण टाकतात थोडं थोडं
हम्म हम् हम् हम्
थोडं थोडं सगळें टाकायचं नाही सांबर नाही नाही सांबार नाही करत म्हणजे कर कधी कधी मी तर नाही करत मला येत नाही ते सांबार
अच्छा अच्छा
हा नंतर चटणी मस्त आहे नाही माझं लग्न नाही झालंय अजून
अच्छा सॉरी
हा आता फर्स्ट टाइम बोलतोय ना पास
हा हा हा हा
जेवण हा तर मम्मी ये भाऊ ये आणि मी ये पप्पा एक्सपायर झालेय माझे
अच्छा पप्पा एक्सपायर म्हणजे किती दिवस झाले झालेले
म्हणजे पप्पा दोन हजार दहा मध्ये एक्सपायर झाले भरपूर दिवस झाले
कशामुळं काय
अ पप्पांना कॅन्सर होता
अरे बापरे
तर मी तेव्हा लहानच होती पाचवी मध्येच होती मी तेव्हा
अच्छा अच्छा आता कितवीला हाय
मी आता एफआय बी ए ला फर्स्ट इयर ला आहे
अच्छा अच्छा तेव्हा पप्पा हम्म हम्म हम्म पप्पा गेल्यावरती फार नाही का पप्पाचीशी कमी थोडीशी वाटली असेल ना कुठ तरी
मग आता पण वाटते म्हणजे पप्पांची गरज असते मुलांना मोठे झाले की लहान असो गरज असते त्यांना आपल्याला तर गरजच असेल मग मध्येे कोणाचे पप्पा त्यांच्या हा मम्मी पण तेवढीच आणि पप्पा पण सेमच आहे. इम्पॉर्टनट आहे दोघे पण आणि राहिलाच पाहिजे. दोघे राहायला पाहिजे आपल्यासोबत
ह.
म्हणजे कस आहे आ आपण दुसऱ्याची म्हणजे पप्पांना बघतो त्यांचे मुले त्यांच्याकडून पैसे मागता मला इकडे जायचंय मला ह हे घ्याय आपल्याला पण वाटत की माझे पण पप्पा रायले पाहिजे मी पण मागितलं असते. म्हणजे त्यांच्याकडेच आपण जिद्द कर तो ना कोणती पण गोष्टीची
हम् हम हम
आणि आणि पप्पा नंतर मम्मीचे मग आता मम्मीकडेच मानते मी सगळे
मम्मी सगळे हौस पूर्ण करते माझी
आता मम्मीलाच पप्पाची जागा घ्याव लाग
मग घेतलीचे, घेतलीच आहे मम्मीनी, मम्मी कधी आम्हाला पाचे म्हणजे आठवण येऊ देत नाही. हा. नाही सगळं बघते ती आम च्या बाहेरच, घरच्या पण मग आम्ही पण एवढेच म्हणजे पप्पना का हा
हा बोला ना
म्हणजे आपण कसं पप्पांना हा बोला ना
नाही. तुम्ही बोला आदी
कन्फ्युज झालो आपण
म्हणजे आपण पप्पांना जेवढे इम्पॉर्टन देतो, तेवढेच मी आता मम्मींना पण देते. म्हणजे सेमच येते आपल्यासाठी तीच म्हणजे पप्पा मम्मी पण आहे, सगळ त्याच्यामध्येच आहे आता
हा. मम्मी नाही पप्पा मम्मी नाही जाव, बाबा कोणाची कारण आधी कस स्वतः माहिती का मम्मी असवरती मम्मी पप्पा दोघी पण बनून मम्मीच नाही का, पप्पाची पण जागा घेते आणि मम्मीची पण घेते पण पप्पा नाही घेऊ शकत. कारण कारण की लेडीज असल्यामुळे कस लेडीज अ
म्हणजे घर घरामध्ये असते ना आई सगळ गोष्ट आपण म्हणजे पूर्ण दिवस मम्मी मम्मी करत असतो. घरात आपल्याला मम्मी नाही दिसली तर, कुठे गेली मम्मी? कुठे गेली मम्मी? ह्या प्रश्न पडतो. आणि म्हणजे पप्पा कसे बाहेरच असत ना शेतामध्ये, दुकानामध्ये
हो. ना. आणि लेडीज लेडीज असल्यावरती कस हे पाहिजे, ते पाहिजे आणि जेंट्स असल्यावरती कस असत नाही का म्हणजे् पप्पा समजा जर असले मम्मी नसली तर पप्पाला काय मागू शकतो ना आपण पण नाही का
हा. पप्पा कडून म्हणजे, पप्पाला आपण जास्त गोष्ट सांगत पण नाही म्हणजे, मुली राहिली तर जास्त गोष्ट पप्पा पप्पाना सांगत नाही. मम्मीकडे आपण सगळी गोष्ट शेअर करू शक शकतो.
हम्म. मम्मी मम्मी पण असती, मैत्रिण पण असती नाही का?
मैत्रीण पण असते, बरोबर सांगितलं तुही.
प्रत्येक मुलीने समजून घेतलं पाहिजे पण मम्मीला.
म हा ते पणए.
कारण की मम्मीनी पहिल्यापासून एवढं त्रास काढलेला असतो, पहिले तर हा हा हा. आणि पहिलं कसं सासू सासऱ्यांचा पण त्रास असतो कणाकूनलाच. ते काढायचं नंतर, मिस्टरांचं सगळ्यांचं हे करायचं. त्याच्यानंतर घरच्यांचं पाहायचं, मग मुलं
सासू सासरे कसे पण राहिले ना पण हसबंड चांगलं राहाला पाहिजे बाबा. मग, मग ते चांगले राहिले तर मग दुसर दुसराकडे लक्ष द्यायचं काय गरज नाहीए. बोलता य बोलू द्या काय नाही. माझा न तर चांगलाय ना बाबा असं बोलते मुली असं असत. पण म्हणजे त्यांच नवरा त्यांच्याकडे लक्ष नाही दिला तर मग ती मुलीच पण लक्ष राहत नाही ना घरात. माझा नवराच माझ्याकडे बघत नाही तर माझं इथं राहून पण काय फायदा आहे असं म्हणजे वेगवेगळे त्यांच्या डोक्यात चालू असतात गोष्टी. अस होऊन जात. हो. म्हणजे तुमच्या घरात जास्त काय म्हणजे खाता तुमच्या घरात म्हणजे जास्त काय आवडत खायला काय बनवत तुमच्या घरात.
आमच्या घरामध्ये आता मी, मुंबेड येन आहे त्यामुळे आमच्या घरात काही चिकन वगैरे असं,
हो का.
हम्म चालत असत नाही का बिर्याणी वगैरे हा. बाकी सगळे म्हणजे रेसिपी आवडतात मला.
हो का.,
तमची पुरणपोळी. मासोळी वगैरे तुम्ही बनवत असतील ना. हम्म हम्म हम्.
खाता ना गावाकडे सगळे खाता बाबा. मी तालुका भडगावचीय.
अच्छा त्या साइड ला काय फेमस आहे.
मठन.
ह.,
मटण ये इकडे म हा गावा कडे मटन जास्त खातावा हा.
हा-हा, हा-हा.
हो आणि यात्रा वगैरे येते ना पूजा वगैरे येतात कापता इकडे बोकडे.
अच्छा चालतय का ते.
हा अजून पण चालू आहे ती
हा-हा, हा-हा
म्हणजे आपल्या मनाने तर म्हणजे कोणाची जीव नाही घ्यायला पाहिजे म्हणजे कस आहे ते आपण कोणाचा जीव मारून खातो आपण, असं व्हायला ही प्रताप बंद व्हायला पाहिजे असं आपलं पण म्हणणं आहे. पण लोकं गावाकडे खातात तिला. तेच खूप आवडतं त्यांना. मटन मासा.
सगळ मटन माशे वगैरे
हो बनवता ना घरामध्ये खाताना मम्मी
माशे,
माशे-माशे आणता आदी त्याचा मसाला तयार करून घेता कांद दे भाजून घेता खोपरं हे दोघं भाजून घेत आणि लसूण वगैरे ते सगळे अ हे करता आणि ते एकत्र टाक कुन कोथंबीर वगैरे अजून मसाला असो ना पेस्ट मासा आय मसाला आण घरचे मसाला असतात ते सगळे मिक्सर मध्ये टाकून हे करून टाकायचं तेला गाळून टाकायचे आण ते आधी अ म्हणजे मदे हे करून टाकायचे तिला. हा फ्राय करून टाकायचं. ते झालं की अ आधी आपल्याला म्हणजे पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकून घ्यायचं थोडस आण मग फिश टाकून घ्यायचं मदे
हा
तिला हे होऊ द्यायचं मग छान लागते मी त खात नइ
पण बनवते मी मला म्हजे स्वयंपाक करायला आवडत मला मम्मीला सांगते हे बन सगळे काम त करून घे किती पण अस दे मी करते घरचे कामज्ञम्हण्जे स्वयपाक मला आवडत करायला आता सध्या तर आमरस पुुरळ म्हण जे पुरणपोळी चालूये आता पाऊस पडायला लागलाना म्हणूण ठीके ठीके मस्तये. तुमचंं?
बरय बरय ठीके तुमच्याशी बोलून फार छान वाटलं
मला पण खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून अजून बोलू मी हा
हा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हा थँक्यू हा चालेल
ह